हॅलो.
बोल.
करल्यास.
बसले मी बेडरूम मध्ये, एकट म्हणजे अंथरून घेऊन. एढं कंटाळा आला माहितीया.
हम्म हम्म, टेस्ट झालीय.
झाले बी.
हम्म हम्म, काल अखेला गेलतो.
हम्म, त लागला तुझ्यावरन.
लागला की.
माझ्या जेन नाही लागला, तुझ्या नंबरच काय होत काय नाहीती. ह करत नाही हेंद्राच ती.
सांग म्हणली बाई माझ्यात पण आलाय करतो म्हणून
हम्म ते करते बाय
हम्म हम्म कराल की.
त ती मला मेसेज केल्या, तुला वेळ मिळाला की कॉल कर. म आता लकक्षात आल.
ह ह. काका काका का काय सांगाल, त्यांचा पेपर होऊन आता सेकंड इयर चालू होणार, आमचं फर्स्ट इयर चा पेपरचा पत्ता नाही अजून.
आमच सांगितलेलं, आमच हाय बाळ, ह्या पुढच्या आठवड्यात आमचे पेपर आहेत. डायरेक्ट धप्पा बघ, व्हय. तर लाज नाही मला, पण बसल मी आत.
ह.
रीलल्स बघत बसले, माहितेय मी. मी आलोयच मगाशन, मी पूर्ण भिजलेलो.
हम्म हम्म. भिजलेलीस का? बस मधन आलास नव.
हा तिथनं उतरून, हा ईथ पण लय मोठा पाऊस होता. थांबू कुठ बाई.
हा हा थांबायचं कुठ तर.
नाही ब एकटीच कुठ थांबू तथं आलो तशीच मी भिजत
हम हा नमस तर चार दिवसावर पेपर आहेत
आमचं पण तुमच्यावर रोज लागणार आहेत वडत
ह
भारी येई दोघींना सुट्टी एकदम पडता
हा पावसाळ्यात खरं कुठे एक लव देत मुबई
हम्म मी पररवा गेलतो माझी झेरली
सांगितलीस की तुझ्या अंगात मस्ती तू घातल्यास पैसे
मला लाजच नाही आणि मला मागायला कसत हो ते असं कसं म्हणायचं द्या पैसेे म्हणून
बण त्या अ पैशी म्हणायचं मी एकटी जास्त घटलोय
नाहीय ब राह दे तिकडं खरं मला मी कुठली पण गोष्ट केली मला लॉसच होते प्रॉमणच बी पण नसतय
खरंच बाई मी काय पण गेलो क मला कोणती पण गोष्ट केली मला लॉस दिसतय
मी चांगल्यान केल्यावर
हम मी मण म्हणून मी काय करायलाच जाेत नाही की एल ते माझ्या कांगलंट आलं आता मी पुढ पुण्याच्या घराच्या भानगडीतच पडत नाही दोघीनी दोघी अद्दल घडवलं आता
हा
हम् काय म्हण पेपरला उजड केली वाढत्या
कररत असेल कि अभ्यास आता
ते श्रेयाच्या क किती वण अभ्यास करायचा डोक्यात राहित नाही बे
फोन करू घटले ग तुझ्या हिचा फोन चाला आहे कार्याचा पप्पाचा फोन करलाबग,
एकडे घुई घु आवाजला,
हम् पापा कराला,
या अ् न कोणाच लावलाय का हँडमेड फ्लॉवर्स फर्डेबल हम्म हम्
आता कर आत्ता कर हम् आता कट केले नाही
इथ कुठल्या बघितल्या अस रीलला याले व कुठल्या एकदम मोठ मोच्या मोठ्या टॉवरर जा प्रपोज केलेला आहे
लं असगी जण बेर मिनिमम म्हणाला म लोक काय असतील ला ग बई बेअर मिनिमम म्हणा एवढा मोठा केला आणि बेअर मिनिमम
आणि खरं त्यांना आरश केला
एड मत काल इंडियामध्येध्ये करायला गेलं तर ढकलून द मी म्हणलं बरोबर आहे. बघ की म्हणुनच इंडियामधले कोण कराय जात नाय
ए ते तीन तसं ढक ल्यावर कनी दुसरा एक माणूस गेलाय का बायकोस फिरायला त्यान हातात कनी तिच्या हाताला निजा आहे त्याला कापड बांधून गेलाय.
अवघड आहे बाई,
काल अक्की तर कीनी किती, एक तासभर अक्की संग बोलत बसलेलो. किती लांबड लावली माहित्या,
सांगितली सगळं,
काय? अक्की,
हम,
अ हा काय सांगितली,
गावलेली आणि एकदा ते,
ती मला सांगत नाहीे, तुलाच सांगते ती फक्त,
हम्म. गावलेली आणि एकदा, म्हणजे तेच कि ते परवा घरातंन मम्मीन, कोल दिदीनं त्यांच्या, त्या समर्थला काॅल लावलेली.
हा ते मला ते सांगायला नाही कुठलं सांगितली सांग, कॉलेजमध्ये कॉल केलती म्हणं आणि कुठ, ल गिफ्ट मिळणार आहे तीला, मग काॅलेजमध्ये हा काॅलेजमध न कॉल केलती आणि घरात आल्यावर, ते मम्मीच्या हातात मोबाईल होता आणि त्यावर कॉल आलता.
आहा म,
काय सांगितली बाई, मम्याने उचलली. मम्मीनं फोन उचलली हॅलो, हॅलो म्हणल्यावर, त्याला समजलं ते कट केला म्हणली.
काय ग बाई अवघड आहे, तिसऱ्यांदा काय चौथ्यांदा, गावल्या, माझी आई असती, फोडून काढली असती चांगलंच,
ट्रु काॅलर आहे नव्हं मोबाईल मध्ये, म्हणली हाय खरं त्यावर दिसत नाही म्हणली. हे नाव कोणाच आलंय ट्रू कॉलर, दाखवतंच नाही म्हंडली.
त्या म्हणाव जरा शांत बस फोन यूसतोपर्यंत स्वतःचा,
बघ की कॉलेज मध्ये जाऊन काय करायचं होत, फोन करायला.
ब की आणि काय गिफ्ट साठी एवढी बाई, ग बस म्हणावं.
मी म्हणली मला आणि गिफ्ट मिळणार आहे, मी म्हणलो कुठलं? म्हणलो मी म्हणलो, हा ते चॉकलेट तेच नव्हं, म म्हटली नाही म्हणली कि
हम्म, तेज्यानंतरन आणि मला सांगितलेली बहुतेक हिनं पण लक्षात येना. खरं काय एवढा हावरापणा करायचाय.
हे म्हणलो हा हा. मनात म्हटलं
हीज्या गिफ्टच्या नादात ना, आम्हाला हे गिफ्ट सगळं महागात पडलेलं.
नाही तरं काय. लय हा दे स खरं हसवालत, मला आक्की पण, अगं अभ्यास करत्या वाटतं गं मार्क चांगलं पडल्यात.
व्हय,
एट पॉइंट फाईव्ह जी बी आलाय म्हटली. होय. आणि खर ती म्हणतंय, अभ्यास पण एवढं काय करत नाही, म्हणत्या जाऊन नुसत थापा लिहून आलोय. तरी पण मार्क पडतल्यात, काय काय काय सांगालती बाई,
तुमची
आमची डिबाटो आहे पण त्यांचे अटोनॉमस इन्स्टिटूट आहे, आमचं अटोनॉमस नाही आहे, आणि ऑटोनॉमसच कॉलेजमधेच पेपर काडतात कॉलेज, चेक करतात, आणि कॉलेजमध्येच रिझल्ट लावतात, आमचं जातात पेपर वर
तरी पण उलट लिहायचं संचे, काय पण लिहायचं सगळे क्वेश्चन अत्यंत कर आमच तच सांगितले त तुम्ही काय पण करा, सगळे क्वेशन अटेम्ट करा. नाही तुम्हाला पास केलेत तर बघा म्हणले
जाऊन, गाणीच लिणार आहे की. एकेकत, गाणीच लिहुन येतो.
तुला माहित आहे, आमच्यात एक पोरगा आहे. क्वेशन
क्वेश्चन डायरेक्ट शेवटच्या पेपर वर, सगळं क्वेश्चन क्वेश्चन क्वेश्चन लिहत गेलता.
होय.
क्लिअर झालं.
हा, भारी आहे की.
काही पण लिहायचं, फालतू खर लिहायचंच. आणि सगळे क्वेश्चन अटेम्प्ट कराव म्हणल्यात.
हम्म, माझ्यात
आणि एवढं बघून, एक तर मार्क धरतात.
हम्म. तर हा, लिहितो थापा एक म्हणजे केलोय सोडं तसा अभ्यास पण एक, एक, आलं नसल तर, त्याचं लिहूण येतो काय तर.
आम्हाला शिकवली पण नाहीत, एवढं नीट
तुमचं तर काय, नव्हेच बाई.
आमचं बघ की, आता पोर्शन अजून कवर नाही तर, पुढच्या आठवड्यात पेपर म्हणून सांगितलीत आम्हाला.
होय, आमचा आम्हाला एक महिना सुट्टी दिल्यात.
भारी आहे बघ तुमचं, सेकंड ईयर वाल्यांनापण आमच्या आहे.
हम् स्नॅपला पण डायरेक्ट, रिक्वेस्ट आल्या.
हे किसानची
खुळे आहेस काय नाही बाई.
त्याचा काम काय तुझ्याकडे
नाही कुठलंच नाही आहे खरं नको बाई राम राम
आमच्यात पण काय एक सम्यक म्हणून आहे
नाही.
सांगितलंय.
हा काय सांग, म्हणजे आठवतंय.
ते समृद्धी, समृद्धी, करत असतय.
हा, हा, हां सांगितलं लॅबमध्ये, ते बोलत असते म्हणे हम्म, हम्म,
मी आता मेन, मीच बोलायला मी चालू केलं.
हम्म मुलींसोबत काय, मुलांसोबत
सोबत
हा, हा
अजिबात, अजिबात म्हणे मी काहीच बोलत नव्हतो. तू काय म्हणजे, माझा पार्टनर मुलगा आहे. त्याच्यावर पण मी बोलत नाही. ल का असं की, हे बघ तू एवढं कर, मी एवढं करतो असं बोलत. आमच्या अ हे पार्टनरमध्येध्ये असते ना. ग्रुपमध्ये असले, आमच्या ग्रुपमध्ये पोर पण येत आता. आणि मी अधदी अजिबात म्हणजे अजिबात म्हणजे काहीच बोलायचं नाही, तो बोलला त मी महामनोरंजन पुढं जायचं आता मी असं नाही की हा तू एवढं कर मी एवढं करतो तुला माझ रिडिंग देत तो हे असं ड बोलत
हम् हम् मी फक्त पेपर वेळेच ते पण एकदा एमसीक्यू विचारा एकदा कोणत आहेऐ कर साईडला मिरसेमला त्याला फक्त एक क्वेश्चन दाखवून एवढंच बोललेल कारण सेम फस्ट सेमच्यापर्यंत पेपरला साईड ला पण कोम सगळ्या मुलीनच होत ह्याला पण सगळ मुलीस त्यामुळे कणास बोललोच नव्हतो मी असतात की बारा जतात
आनस्तेमसिक
बारा एमसीक्यू आणि वीज मार्काला पास असते
भर पन्नास ला पास असते एमसी क्यू एमसी क्यू नावा प्रकारच असत दोन मार्काचे क्वेश्चन असतात पाच
हो पन्नासला ऑल ओव्हर न ब ग साठ मार्काच्या साठ मार् ून म
आमच्या आमचा मेन पकडत आहेत बाई आता आमच्या तीस मार्काचे पेपर असते आता सेशनल जा आमची बघा अजून सेमिस्टरचा पत्ता नाय हे आमची सेशनल आहे सेकंड युनिट टेस्ट पुढच्या आठवड्यात
अरे तुमचं कौवा व्हायचं ग समरे
ह्याच्या नंतर लगेच ते नाही आता पुढच्या ळ्यात पेपर झाला का नाही लगेच सेमिस्टर लावणार आठ दिवसात
आा
झालं की मग तुमच्यावरबरच संपतात ब माझपेपर आणि आम्हाला सुट्ट्या बिट्ट्या काय नसतात
तुझ्या आधी संपल माझं
तुम्हाला हिच्यातन सुट्ट्या नव्हत्या ना वा
नव्हतच के होय
ह् आता देतील की काय तर ऍडमिशन होपर्यंत
हा आता अगं आमच्यात काय करतायात सांग डायरेक्ट घ्याता सुट्ट्या